हॅलो आवाज येतोय.
काय करतय तो,
मी, मी काहीच नाही इकडं खाली आली काहीतरी वस्तू घ्यायला.
टेरेसवर होती ना आता
टेरेसवर काय करत होती?
टेरेसवर आम्ही झोपतो. रोज रोजचा झोपायला जातो ति तर थंडी, थंडी हवा आहे ते खाली गरम होतो खूप उन्हाळ्यातच
उन्हाळा हाय तुमच्याकडे?
ह ह खूप नाही.
आमच्याकडे तर खूप, खूप खूप जास्त पाऊस आहे.
आमच्या इथ उन्हच आहे अजून पाऊसचा पत्ता नाहीये.
मग पाऊस ला बोलवायचं ना तुम्ही
कुठून बोलु कसा बोलू धोड्यात धोंड्या, धोंड्या पनी
मग पाणी मागायला जायचं ना
नाही आम्ही थोडस कस सिटी मध्ये राहतो सिटी मध्ये तसं नाही करता.
सगळ्याकडे करतात पाणी जर नाही आलं तर
नाही खेड्यामध्ये राहिल असतं तर केलं असत. सिटी मध्ये नाही करत नाही ना सिटीमध्ये आमच्या इथे कोणीच करत नाही.
हम्म मी काय जसं मध्ये राहिलीच नाहीय शहरामध्ये राहिलेली मी मला माहिती आहे शहरा
नाही ना पण आता आता कॉलनी मध्ये कॉलनी मध्ये करणार ते आता करणार ना आपण पण काही स्वतः जाणार एकट एक तर थोडी ना करतात दोंड डोंड्या
तर मग आपण करायच आपण पण करायचा स्वतः
नाही ना असं कस आम्ही का रस पुरी
रस पुरी.
हुं पुरण पोळी नाही आ रस पूरी तळ तळलेली पुरी
रात्रीच कोण रसपुरीे खाता?
पाहुणे आले का मग खावं लागतं तस
हा एवढे मोठे पाहुणे येतात तुमच्याकडे? पाहुण्यांना काहीतरी मांसहार आहार द्यायचा ना
नाही, नाही पाहुणे ना दोन, तीन दिवस राहिले ना मग काल आम्ही फिश आणली होती मग त्यांना फिश खाऊ घातली.
ह.
ते म्हणे आम्हाला चिकन नकोय म्हणे, आम्हाला फिश पाहिजे. म्हणून मग
हो मग आता कोंबडीचं मटण खराब यायला लागलेलं आहे ना त्याच्यामुळे ते नाही म्हणाले अस मग बर्ड फ्लू आजार चालू झालेला आहे ना
हुं.
म्हणून.
आमच्या इथं काही नाही आजार तसा तिकड मोठ्या सिटीमध्ये असेल तो
नसेल तुम्ही इकडे तिकडे लक्ष देत असतील. त्यामुळे तुम्हाला माहित पडत नाही.
नाही, नाही लहान सिटीमध्ये नसतो तो मोठ्याच सिटी मध्ये असतो.
लहान सिटी मध्ये नाही आमच्या नंदुरबार मध्ये किती पसरलातोय.
हा हा हा मग मग नंदुर नंदुरबार मध्ये ना जास्त. ह जास्त खेडे गाव येऊन जात ना तिथं मग ते तिथं चिकन जास्त प्रमाणात असतं म्हणून तिथं तो आजार होऊ शकतो. होण्याची शक्यता असते.
चिकन म्हणजे कोंबडीच हो. मटण कोण खातं ते गरम पडतं ना शरीराला.
बरोबर त्याच्यामुळेच तो आजार पण आला नाही.
मग.
उन्हाळ्यामुळेच तो आजार पण आललाय.
हुं म्हणून तर नाही खायचं असत.
तुम्ही काय जेवले?
आम्ही बकऱ्याचं मटण.
बकऱ्याच तुमच्या बकऱ्याला नाही का काय आजार आला.
आमच्या बकऱ्याला काही आजार नसतो आमचे बकरे सही सलामत चारा बिरां खाऊन असतात.
हुं बकऱ्याच जेवण केलं तर मग निसत पीस पीस खाले की रस्स पण खाल्लं.
सगळं खाल्ला आम्ही रस्सा खूप छान लागला फक्त
हुं आणि तुम्ही चपाती खाता का भाकरी खाता?
आम्ही भाकरी खातो भाकरीवर ताव देणारे लोकं आम्ही. तुमच्यासारखं नाही पुरी, चपाती खाणारे.
हो का भाकरी तुम्हांला कोणच्या आवडतात दादरच्या का
सगळ्या भाकरी आवडतात, आम्हाला भाकरीच्या प्रकारमध्ये. तांदळाची भाकर, बाजरेची भाकर, दादरची भाकर, ज्वारीची भाकर.
तुम्ही अशा कोणचे विंचे भाकत भाघत राहता की, तुम्हाला अशा अशा भाकरीे पण ह त तुम्ही आम्ही तर फक्त बाजरीच्या भाकरी खातो सिटी मध्ये.
सगळ्या भाकरी खातो, आम्हाला सगळ्या भाकरी मिळतात नाचणीची पण भाकर मिळते. मकीच पण भाकर मिळते. दादरचे पण मिळते, ज्वारीचे पण मिळते, कळण्याची पण भाक कर मिळते.
हो का पण तुम्ही थोडे ना शेतात जाता. तुम्हाला त इकडुन तिकडून भेटून जातं.
सगळ मिळून जात असं काही नाही कि त्याच्यासाठी शेतात जायला पाहिजे मॉलमध्ये गेले तर सगळ्या प्रकारचे पीठ मिळतात.
हो ते पण बरोबर आहे. पण आमची कशी मोठी फॅमिली आहे मग तस परवडत नाही मॉलमध्ये जाऊन‌.
हो मोठे लोक मोठ्या गोष्टी.
एकच गोष्टी कोणचं पण एक तर बाजरी आणायची एक तर गहु आणायचं. एक तर दादर आणायचं. ते भरून घ्यायचं घरामध्ये आणि मग पूर्ण एक दोन पायली दडण दळून घ्यायचं मग त्या पिठाच चालू द्यायचं भाकरी.
हा. चांगली गोष्ट आहे मग. तुम्ही तर जास्त चपाती खात असणार.
हो आम्ही जास्त चपाती खातो चपाती हा आणि ते लहान मुलांना चपाती जास्त आवडते मग जाऊन टिफिन ला
त्या पासा चपाती खाणार तर ग्लुकोज नाही वाढणार का त्यांचं. पुढे जाऊन शुगरचे आजार होतील ना मुलांना.
तर मुलांना काय करायचं मुलांचं आई वडील मुलांची तब्येत बघणार आम्ही नाही.
आम्ही तर पालक येऊन जातो फक्त पेरंट्स नाही.
पालक आणि पॅरेंट्स मध्ये काय फरक असतो.
हो हो हो पालक अन पॅरेंट्स हा बरोबर बरोबर.
काय फरक असत? एकच आहे सेम टू सेम आहे मग? तुम्ही असं का म्हणाले आम्ही पालक येतो पॅरेंट्स नाही येत ‌.
हम्म आम्ही पालकमध्येच मोडतो पण त्यांचे आई बाबाचं ते करतील ना तब्येतीच लक्ष देतील ना.
हा. म्हणजे तुम्ही त्यांच्या तब्येतीकडे लक्ष नाही देत दवाखान्यात नाही घेऊन जात औषध पाणी नाही करत.
हा पण मग आम्ही जेवणाचं नाही ना एवढं करू शकतो.
तर त्यांना जे आवडतं तेच आ त्यांना जे आवडतात तेच खाऊ घालतो आम्ही काय करणार ये.
बरोबर आहे. लाडाचे पोरं.
चांगली गोष्ट आहे मग.
काही नाही उद्यापासून मग शाळा चालवून जाणार शाळेच काय त्यांना रोजच टिफिन लागतो आणि टिफिन मध्ये चपाती लागते.
डब्याला काय घेऊन जातात चपाती?
हम्म चपाती घेऊन जाता भाजी नाही भाजी नाही आवडली का मग ते लोनच घेऊन जाता कैरीच लोनचं.
शाळा चालु होत ना उद्यापासन तर मग त्यांना चपाती सोडून द्यायची आणि भाजीच द्यायची त्यांच्या डब्यामध्ये कशी खातात बघं
काय द्यायचं.
फक्त भाजी द्यायची चपाती नाही द्यायची त्यांना डब्यामध्ये हा मग किती दिवस नाही खाणार दोन दिवस नाही खाणार तीन दिवस नाही खाणार नंतर भूक लागली का बरोबर खाणार भाजी
फक्त मंगच डाड आवडते त्यांना रोज ते तसंहच घेन येता येणार म.
येऊ द्यायचं ना मग तसंच घेऊन येऊ द्यायचं त्यांना
पण टिफिन मी थोडी बनवते त्यांची आई बनवते ना.
डब्बा ना आपण भरायला कोण भरत डब्बा?
मी नाही भरत नाही बरत त्यांची जाऊ भरते. त्यांची मम्मी त्यांची आई आजी.
च आळू चोरूनना चपाती काढून घ्यायची भरल्यानंतर
नाही एवढा वेळ नसतो सकाळी सकाळी. लवकर लवकर अ खूप घाई घाई होऊन जाते.
बरोबर आहे तुमच्याकडे कधी वेळ राहणार आहे.
सकाळी सकाळी खूप घही होऊन जाते टाइम कधी विचचालला जातो समजत पण नाही.
हो ना. तुम्ही मग काय करतात.
लवकर उठायला अजून कंटाळा सववाज्याला उठतो तेव्हा कुठं?
खेळा करतात.
हम्म सहा वाजेला उठायचं मग सात वाजेपर्यंत आता जमते जमते तयार होऊन हो का?
माहिती आहे का तुम्हाला
असशी
रडून दाखव रडून दाखव. नाही रडत ते जाऊ द्या आता तुम्हाला घाबरून गेली ती
अ म रडणाऱ्या मुलांना सांगून द्या की रात्रीचं भूत येत.
रणाऱ्या मुलांना सांगून नवरात्रीच भूत येतं.
हम्मम.
भूत अलग पळ आली ती अ चालेल ठीक आहे चला बघ.
चालेल चालेल बरं झोपा बरं ओके गुड नाईट. शुभरात्री
शुभरात्री.